हॅलो.
हॅलो हो येतोय, हो येतोय येतोय.
येतोय ना.
हो येतोय ना, बोला ना मॅडम.
हा, काय नाही अगं, विचारायचं होतं तेच, की आज पाऊस पडतोय म मुलं कशी चालत गेली, बस आली होती का तुम्हाला का, का व्हॅन लावलेली आहे.
आमच्या पसतात जाते आणायला, आणि मुलगा कॉलेज ला असतो त्याच्यामुळे तो त्याचा येतो. मुलीला मी जाऊन सकाळची शाळा असते, त्याच्यामुळे तिला मी बारा वाजता घेऊन येते.
कोणती शाळा आहे तीची?
इथ असं, सारथी इंग्लिश स्कूल मधे तुळजाभवनीमध्ये.
हा, हाय जवळच आहे पण तरी पण लांबच आहे ना ग तीला आणायला जायचं.
हो आहेत, दहा मिनटं लागतात मॅडम फक्त जायला. तेवढ्या याच्यात काय नाही वाटत, रेनकोट छत्री घेऊन गेलं तरी होतं.
होतो ना, बरे आहे ना मग बाई, कारण आपण स्वतः गेलो तर मुलींची काळजी पण नसते ना गं, नाही ते काय झालेय माहितीय का? आता या आपल्या विभागात ना अ म्हणजे असं, कोणतीही मुलं असू दे म्हणजे मुलगा मुलगीच असं नाहीये, मुलं सुद्धा लहान लहान आहेत ना त्यांना असं चॉकलेट देतात, आणि डायरेक्ट उचलून घेऊन जातात असे म्हणजे, तीन चार केसेस झाल्यात पण, नेलं नाही त्यांना, आपल्या आजूबाजूला माणसं असतात हे असत्यात त्याची काळजी घ्यावी लागते, ते मेन य.
नाही मॅडम, अ तिच्या शाळेत तिच्या शाळेचे तिथं पण तशीच एक घटना घडली होती, एका मुलीला व्हॅन मध्ये ओढत होता एक माणूस,, पण तिने जरा नाही का हो आरडा ते पण टन मारता नी जेव्हा आपण मेन रोडक टर मारतो ना मेडिक कलच्या तिथे तिथं. त ती जोरात वरडली तर लोक जमा झाले तर नाही का त्यांनी व्हॅनवाल्यांनी दरवाजाच उघडला नाही. पटकन पळून गेला.
ह
तर त्यासाठी ना तिला किती उशीर झालं काम एक मागं ठेवते पण मी तिला सोडवायला ना आणयला जाते एकटेऊच देत नाही तिला.
खरंच ना. हो खूप ते मुलांची काळजी घेणं म्हणजे आता ह्या घडीला खूपच गरजेचं आहे. कारण कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही आपण, जरी व्हॅन जरी लावली ना तरी भीती वाढती घरी येईपर्यंत आपली मुलं सुखरूप आहेत की नाही. खूप टेनशनचा भाग झालाय आणि हे म्हणजे अशे वि कायला येणारे पण बहुरूपीयेच असतात ना ग. विश्वास कुणा ठेवायचा आपला गल्लोगल्ली किंवा शाळेच्या विभागात ह्याच्यात त्याच्यात.
आणि आत्ताची परिस्थिती ती अशीये मॅडम का म्हणजे नाही का घरच्यांवर सुद्धा विश्वास ठेवू शकत नाही. खूप बेकार लोक आहे असं झालेलं आहे.
नाहीच.
नातेवाईका असं कोणी नाहीच नको वाटतं आपं वाटतं आपलं आपले मुलं आपल्यासोबत बरे. आणि एक अजून घटना घडलेली आहे मॅडम आमच्या इथं गल् ली मधी पण मुलं खेळत असतानी पलीकडच्या गल्लीत म्हणजे तुळजाभवानी नगर मधे काही माणस जात होते टू व्हीलर वर दोन जण त छोट्या मुलाला आवाज देत होते इकडे ये म्हणून अनओळखी माणसं. खेळतानी मुलाला आवाज देत होतीत तेव्हा पण मुलं घरात पळाली का नाही का कुणीतरी पकडाला आलाय म्हणून. म्हणजे हे घट नाही इथं सुंद्धा घडतात आमच्यथ आपल्या घरमध्ये.
अगं पण आत्ता आपण मुलांना सांगू शकतो पण एखादा मुलगा अवधानाने समजा बोलवतोय म्हणून ग्याला त ते किती म्हणजे दुपारच्या वेळेस कुणी असे दरवाजे उघडे नसतात. पाऊ म्हणजे अशे नाही का गरमीचे दिवस किंवा पावसाचे दिवस. अशे घ घरातचं असतात आणि बाहेर जर हां कोणीचं नसतं गल्ली मध्ये. आणि मुलं मुलं खेळत असल्यावर म्हणजे आपल्याला मच वाटतं आपली गल्ली. आपल्याच अ गल्लीतली मुलं असत्यात. पण कोणीही अचानक येतं काही सांगता येत नाही. मुलांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे खूप गरजेचं.
हो मॅडम ते खरंच
वाचाय म्हटलं नां मुलांना आता ते कसं हाय त्यांच शिक्षणचं हायं समजा मॅथ्स मधून नाही का आ मुलांना आपण ठराविक रक्कम देतो एखादी वस्तू आणायला सांगतो त्यांची अ त्यांना. कितीं अ अ कितींपर्यंत कितीं रुपयाला आहे ती ते कळायलां पाहिजे म्हणजे. सातं-आठं वर्षाच्या मुलापासून तेअ- प्रशिक्षणचं चालू होतं आपण, जरी ते शिकवूनंच होतं घरातून पणं ते सुद्धां - पाठवण्याचीई भीतीअ वाटते. -
भीती वाटते खूपं भीती वाटते, आत्तांची परिस्थिती खूपं बेकार आहे.
खूप बेकार आहे. खरंच खूप बेकारं आहे खूप बेकारौ आहे.
आणि कुणावर विश्वास ठेवायला वाटत नाही. ग गल्लीतल्याय लोकांवर सुद्धां नाही नको वाटतं.
अजिबांत नाही अजिबांत नाही हों.
मुलींच्या बाबतीत मुलांच ठीक आहे, मॅडम थोडंफार नाही कां पण मुलींच्या बाबतीत खूपंच असं नाही. दोंन-दोनं, ऐकं-ऐकं वर्षाच्या मुलींना सुद्धां सोडत नाही लोकं. -
तेअ तर् आहेच गं ते आतां सरासर म्हणजे जगामध्ये तेचं चाललंय्. खूंप गुन्हे घडतातं. याशि खूपं गुन्हे घडतात अ कितीअ त्यांनां. आतां ऐकाअ-ऐकाअ माणसाने केलं नां किंवा कुणी असो त्यांच्या ठिकाणी. एका माणसानी केलं नां, त्याला भल फाशीची शिक्षा दे पणं. त्याला अ महिना अ किंवा पंधरा दिवस होतं नाही, तर् दुसरी घटनां घडती.
घडती हो घडती म्हणजे काही वाटतचं नाही लोकांना भीतीचं नाही कुठंली.
तसंवाटत नांहीये काही काहीचं आम्ही पहिली लोकं. मृत्यूं हांम म्हटलं की घाबरायची.
हो.
एखाद्याला आजार झाला ना. कि तो माणूस स्वंतः घाबरायचां की मला मरणं येते कां कायं. पणं आत्तां सरांसरं झालेया अगं. तसच झाले म्हणजे लहांन कवळा जीव त्यानी तर जग पाहिलेलं नसतंय. तरीं अत्यांचार करून त्याला डायरेक्टं. आणी मर्डंर करून टाकतातं. म्हटल्यावर खूपं म्हणजे खूपं हाती-
मुलीचीचं हत्या होती, मॅडम जास्तं. आणि ऐकं काळं असां येईल नां. दुनियात मुली कमी, आणि मुलं जास्त होत्याल.
मग आता काय झालंय तेचं झालंय आत्तां तेचं झालेय. आता साधं वरं पक्षांला वधूं पक्षी भेटंना टीकां हांअं आणि मुली पण इतक्यां शिकलेल्या आहेतं आतां. शिक्षण खूपं आहे. मुलांचं शिक्षणं एवढं नाहीये.
हो.
आणि मुलींना पण मुलं भेटत नाहीत म्हणजे. कारण ते त्यांच्यासारखे नाहीयेत ना, आणि मुलांना तर नाहीच भेटत.
हो. मुली सगळ्या हेच्यात सगळ्या यांच्यामध्ये प्रभावित असतात ना हा. मग मुलं कसे जे- करणारे असतातं ते करतातं बाकीचे असेचं हुल्ंड असतातं.
हो मुलीसुद्धां आहेत, मुलीसुद्धां आहेतं कारण कां. आतां हेचं अ ह्या गावचे त्यां गावाला जायचं समजां आतां. कुठून बाहेर देशात बाहेर बाहेरच्या राज्यातून. पुण्यामध्ये मुलगी शिकायला येते आई बाप तिकड असतात आणि मुली इकड असत.
हो बरोबर.
मुली. अ कसय व्यवस्थित राहिलं तर जग पाहतात.
हो.
असं कारण सगळं ह्याला आपण धाडशी तो व्हायलाच पाहिजे ना. धाडशी नाही झाल्यावर मग मुलींच ज जगण कस होईल.
हो.
धाडशी तर व्हायलाच पाहिजे. आपण धाडसाच पाऊल उचललं ना कि आपल्याला पुढच्यानी. अ डोळे वटरून किंवा हा काय म्हणतात ना काय बोलण्या. च्या आधी आपली पायातली चप्पल त्याच्यात पा. तोंडात पाजे.
तोंडात पाहिजे बरोबर मुलीन पण असं सक्षम झालं पाहिजे का नाही.
नाही शिक्षणच दिलं पाहिजे मुलींना मुलींना शिक्षणच. दिलं पाहिजे तस आजच्या ह्याच्यात.
हो पहिले कस मॅडम. अ म्हणजे चुलतीसोबत मावशीसोबत कुणासोबत बी पाठवायचं म्हटल्यानंतर काही वाट. ाय नाही च आपल्या घरातले लोक विश्वास आहे पण आता तसा विश्वास नक. ठेवायला नको वाटतो. दुनियात जस घटना घडते तेना तर नको वाटतं.
बरोबर आहे ना ही गोष्ट बरोबर आहे ज राईटच आहे. कारण आपला स्वतःवर सुद्धा आपला विश्वास. नाहीे ह का. म्हणजे आपण परख्यांवर कसा विश्वास ठेवू शकतो नाही ना काही घडत. काय असेल ते आपल्या डोळे खत.
हो.
असं वाटतं आपल्याला कसं आहे जात. ताना गर्दी असती हे अस गर्दीचा कुणी फायदा उचलत..
हो धक्काबुक्की लाव मारतातच हात लावतातच इकडं तिकडं.
हो मग तेच ना आणि ते शिक्षण ना लहानपणीच बॅट. टच काय म्हणतात ना ते आपलं गुड टच ते मुलांना. हा हे मुलांना शाळेत शिकवलं पाहिजे किंवा आपण. घरी शिकवलं पाहिजे सोप्या भाषेत. चांगल्या भाषेत आपण मुलांना समजवलं ना की मुलं. कुणाच्या नादीच लागणार नाही आणि मुलांना कळेल.
हो.
कि हा समोरचा माणूस आपल्यासोबत काय करते.
हो बरोबर आहे.
कळायलाच पाहिजे ह्या गोष्टी.
तेच होत ना मॅडम आणि काय होत. काही मुलींना ना असं एकदम म्हणजे नाही का या असल्या गोष्टीमुळे ना घराच्या बाहेर जाणं पण नाही का काही. पॅरेंट्स ला असं वाटतं. का नको कॉलेज नको स्कूल म्हणजे शाळेत झाली समजा पण कॉलेजला सुद्धा वाट. ठवतं नाहीं किंवा कुंठलं. असतांत मॅडम कायं कायं असतं म्हणजे कुंठले अं. कोर्स करांयला सुद्धां पणं भीती वाटते कां नको. आपलं लीकरूं बाहेर चालले कांहीं घटनां घडती कां कां ह्यां भीतीने नां. अं वडील किंवा आई असं. नाहीं कां नको त्यांच्या मनांत ती भीती बसलेली कां नको आपलं ललेक आपल्या सोबतंच बरं आहे. कुठं बी पाठवायचं म्हटल्यांवर थोडंसं भीतीचं वाटते.
भिऊन तरी कंवर राहायचं नांस. मुलींनी तरं आताचं शिक्षणं तरं घेतलं पाहिजे कारणं. शिक्षणां शिवांय कांहीं चं नाहीं.
पर्यायाने नाहीं हो.
पर्यायचं नाहींये कारणं मुलींना. कसं आहे माहितीय कां तिचं लग्नं जरी करूंन दिलं नां. तरी शिक्षणं. तिच्यां मुलांसाठी उपयोगी पडणारं तिचं शिक्षणं किंवा स्वंतःच्या. करियरं साठी तिचं शिक्षणं हे खूंप मोलाचं आहे.
हो.
खूंप मोलायचं मंग. जगांला भेऊन मुलींना आपणं घरांत दडकूंन किती दिवसं ठेवणारं.
बरोबरं.
कां की नाहीं किती दिवसं ठेवणारं मंग तसं तिलां धांडस. बनवायचं कामं पालकांनी चं.
पालक जायं हो.
शिक्षकांच तरं असतंय पणं ते शिक्षक आहेतेत शेवटी ते कायं शाळेंत गेलो. म्हणजे कोणत्यां पणं शाळेत गेलं तरं त्यां शाळेतल्यां गोष्टी शिकवणांर कायं कांहीं शिक्षक. शिकवतांत आणि खरं आपणं पालकांनी सांगायला पाहिजे की तुम्हीं. त्यां गोष्टी घ्यां सरांसर म्हणजे सगळ्यां मुलांना समजतील आशां.
हो हो बरोबर आहे.
वां रिकांम्या तुम्हीं कारणं कांहीं काय मुलं नां. शिक्षकांच ऐकत्यांत आईवडिलांपेक्षा शिक्षकांच त्यांना खरं वाटतं.
हो बरोबर आहे.
ज्यां वायांत येणाऱ्ंया मुली आहेतं नां बाहेर लंक्ष असतं नां त्यांचं कि कसं आहे. ते वयं वेगळंच असतं.
हो हो.
मंग त्यांच्यापेक्षा शिक्षकांनी शिकवलेल्यां गोष्टी जास्तं लक्षांत ठेवतांत ते. म्हणूंन. मुलींसाठी हे असं शिक्षण पाहिजे नचं आणि मुलींना करं करांटे. क्लांस लावले पाहिजेत मेन मुळांत.
आणि कराटे क्लांस त्यांचं कसं आहे करायचं टिकल्यांची फी वगैरे कांहींना कांहीं पॅरेंट्सला देतांय. ती कांहींना नाहीं देतां येतं म्हणजे घरांत. घरांतून तिथूंन आपल्यां लां जे सांगता येईल कसं वागायचं कसं करायचं. चिकला नां तरी होईल. कारणं की परिस्थिती अशी आहे नां खरंच खूंप बेकांर परिस्थिती कुठे बघित. ना़ं तरं नको वाटतं कां दुनियामध्यें नां कुणांकडे देवांने असं. केलेलंय ना ज्याला द्यायचं त्याला इतकं भरमसाठ दिलंय आणि कुणाला काहीच नाही. असं झालेलं आहे.
अगं हेच तर कला आहे कसं आहे काही कष्ट करणारे असतात ना त्यांना देव देत नाही कारण तो हा नाही नाही पण तो कष्ट करतो त्याच्या माग देव आस तो हा देव असतो कारण का त्याला तो संकटांना सामोर जातो
हो हा ना मग आता समजा नाही का त्याच्याकडे काही नाहीये पण नाही का, कष्ट करण्याची जी एक ताकद आहे का नाही मी आता आता क